बोला ना? काय करताय?
हा आवाज येतोय.
हा आवाज येतोय ना, हा हा बोला ना काय करताय जेवल्या का...?
हं नाही नाही, ऍक्च्युली मी जॉबच करते. आणि आता माझा लंच ब्रेक झालेला आहे. दोन ते तीन हा लंच ब्रेक असतो. त्याच्यामुळे, मी म्हणलं कि. कोण काय आणि तुमच ग्रुपमध्ये मॅसेज वाचलाय ना. अ त्याच्यामुळे, मी कॉल के लेल तुम्हाला म्हटलेलं, विश्वासगणी मध्येच राहता ना तुम्ही.
हा नाही इकडे, ह सोलापूरला. हा काय नाही बघा ना आता चालू आहे. पोरं हो हो हो. हो
अच्छा अच्छा काय काय करता, तुम्ही म्हणजे कशे काय तुमची लाईफस्टाईल काय आहे. तुमची लाईफस्टाईल कशी आहे. म्हणजे तुम्ही सकाळी काय काय करता. की घरीच असता की नोकरी वगैरे करता काय करता? हॅलो, हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो